सखी
सर मॅडम काय करताय?
काही नाही हो आता हे बसलोय जरा उन्हाचं काम आवरतोय मुलांना जरा सुट्ट्या बाकी आहे. त्यांची स्कूल चालू होईल., त्यानं त्यांचे ऍडमिशन त्यांचे न्यू बुक. सर्वच नवीन असत मुलं जरा लहान आहे, तस सध्या आमची तीच तयारी चालू हाय.
हां अजून शाळा वगैरे चालू नाही झाल्या ना. हा हा ऊन कस आहे तुमच्याकडे मग. हॅलो. हॅलो.
हा येतोय का आवाज सखी
हा येतोय बोला आता
हा हा. आता जरा कालपासून आमच्याकडे जरा कालपासून कमी पडलय.
हा हा आमच्या इकडं भरपूर आहे. गरमी पण भरपूर आहे.
हम्म तुमच्याकडे कालपासून. जरा बरा आहे. आधी खूप ऊन होतो खूप म्हणजे खूप
पाऊस पडून गेला का तुमच्याकडे मग
पर्यावरणाची हानी झाल्यामुळे काय हो. प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणात. त्रास. त्रास होतोय. त्यामुळे काय ऊन प्रदूषण सगळ्याच गोष्टी वाढतय
हा वाटतात आणि पाऊस पण अजून पावसाचे दिवस झाले तरी पाऊस पडत नाहीे.
हम्म हो ना आणि त्यात पण म्हणता की ह्या वर्षी पाऊस पण कमी आहे
हो का मी आता गेल्या वर्षी बघा ना एप्रिल पासूनच पाऊस चालू झालेला.
हो ना अंद अंदमान निको निकोबार मध्ये आलाय म्हणता पाऊस मग काय माहितीय आता..
येईल मग थोड्या दिवसांकडे तर तिकडे आला.
मान्सूनच आगमन त्यांच्याकडे झालंय आपल्याकडे कधी होतात. काय माहिती
आता एकदमच चालू होणार तो हॅलो आवाज येतो हॅलो एकदमच येणार म्हंटलं आता तो धुमाकूळ घालण्यास. कते
हम्म ते तर आहेच हो.
हो
ह
या वर्षी सांगितलेय कमी प्रमाण आहे पावसाचं म्हणून
हा तो कसा आहे हो तो त्याच काम करेल. हौस आपल्याला आपली काम असतील
हो हो पण अ पाऊस पण गरजेचा शेतकरी आता ‌‌‌‌श‌् शेती कशी पिकवणार ते पावसावरच अवलंबून आहे ना.
का होतो पाऊस पण पाहिजे तितका गरजे पुरताच पडला ना मग काही वाटत नाही पण त्यामुळे शेतीचाही जर, खूपच अति प्रमाणात झालं तर, शेतीचं नुकसानही होतं. म्हणजे बघा ना कुठल्याही गोष्टीला प्रमाण असतं. अति अं बघा पूर्वीच्या लोकांची किंवा जुनी आपली एक म्हण होती अति तेथे माती. म्हणजे कुठली गोष्ट अति चालतच नाही हो पाणी घ्या, आपल्या रोजच्या व्यवहारात घ्या, जगण्यात घ्या कुठल्याही गोष्टीत अतिपणा नको. लिमिट आहे म्हणजे निसर्ग आणि सम् तोल साधण्याच म्हणजे समतोल राखा. हे निसर्गाने आपल्याला वंशिक सुंदर अ दिलेलं आहे. शिकवलेलं आहे की, प्रत्येक गोष्टी तुम्ही सम्- तोल ठेवा. कुठल्या नात्यात नात्यात, मैत्रीत व्यवहारात, कुठल्याही गोष्टीत अतिप्रमाण झालं तिथे नाश म्हणजे विनाश हा होणारच असं किती भारी
आता पहिलं कसं बरं होतं पण आता कसं झालंय अत अतिच होतय सगळीकडे.
म्हणजे पहिल्यासारखं असं माणस पण राहिली नाहीत आणि सगळीच काय वेगळच प्र् प्रकार
माणुसकी नाही राहिली. बाकीच्या पण गोष्टी आजकाल आपण बघतोय मीडियावरती म्हणावं किंवा लहान मुलांच् त्या बाबतीत म्हणजे फार आति झालंय प्रत्येक असं कुठलं नात राहिलेलं नाही की त्या नात्याला डाग लागलेला नाहीय.
हो हो भर- -
घ्या ना, कुठलही नातं घ्या बघा पूर्वीच्या काळी किती मर्यादा होत्या, ऍक्च्युली आपण म्हणायचो हा ठीक आहे, काही गोष्टी म्हणा किंवा त्या जरा अती होत्या
हो
तर आता आपण त्यापासून थोडं वेगळं झालोय किंवा शिकलोय प्रग- - ती झालीय पण लोकांनी त्या प्रगतीच्या नावाखाली काही गोष्टींचा इतका हे केलाय की- -
म्हणजे वेगळ्याच वळणावर गेलेत त्या गोष्टी सगळ्या
पुढच्या पिढीसाठी ह्या ह्या ज्या गोष्टी त्या फार धोक्याच्या आहेत.
हो
पहिल्या लोकांनी काही लिमिट्स क्रॉस नाही केल्या तर आपल्याला आजच्या काळासाठी जरा जड जात होत्या. ठीक ठराविक काय लिमिट तोडून आपण त्याच्यातनं बाहेर आलो ती योग्य गोष्टाय - पण आता लोक लोकांनी इतक्या लिमिट क्रॉस केल्या आहे. की विषयच ठेवलेला नाही मोठ्यांचा आदर होणार किंवा त्यांच्या समोर वागणं बोलणं बघा ना, आपण जर आपले आईवडील ब बसलेले असतील तर आपण टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये काही शीन बघू शकते नाही, असे पिक्चर होते पूर्वीच्या काही नव्हते ठरावीक काही गोष्टीला लिमिट किंवा क्रॉस होतं.
हो हो त्यांच्या समोर असं बघूच शकत नव्हतो, ना आपण
आजकाल सगळ्या गोष्टी सर्रास दाखवल्या जातात पूर्वी नाही. तशा गोष्टी दोन फुला एकमेकांच्या जवळ यायची किंवा दोन बदकं असायची ती जवळयची म्हणजे त्यांनी एक अस प्रतिबिंब ठेवलेलं होत, हा इथे ही गोष्ट ओपनली न आज म्हणजे काही राहिलंच नाही ना ओ ह्या गोष्टी अशा गेलेल्या आहेत ह, आणि काय झालंय त्याच्यामुळे लहान मुलां मना बरोबर वाईट परिणाम होतात.
हो म्हणजे ते आतापासूनच त्यांना सगळं पूर्ण समजत चाललय हो लहानपणातच
तो
त्यांच हसण्याच खेळण्याच वय चाललंय आहेता पण त्यां
ह त्या वायामध्ये इतके् म्हणजे खूप अस दडपड आणि तो मॅचुरट ना आज आहे ना ती मॅच्युरिटी आप आपल्याला दहावी अकरावी बारावीला गेल्यावर आली बघा,
हो हो बरोबर आहे तुमचं ते
ल्याला म आ मुलां ह दुसरी तिसरी मध्येच आहे, म्हणजे किती डिफरन्स झाला. म्हणजे मला हे सांगायचं की ह किती लिमिट क्रॉस केलंय आपण ऍक्च्युली हा प्रगती पण चांगली आहे. पण त्या प्रगती बरोबर नाश पण आहे, म्हण
हो वाईट आहे ना मग आताम एवढे म्हणजे लहान मुलांना एवढे समजतं
नाही नाही म्हणजे गव्हर्नमेंटने काही काही गोष्टीं वरती खरोखर बंदी घालायलाच पाहिजे असं हो हो प्रॉपरच बंदी म्हणजे बंदी मध्ये मध्ये बघाच पब्जी वगैरे असे काही गेम वगैरे त्याच्याने किती वाईट परिणाम झाले माझ्या मताने आता त्याच्यावर बंदी घातलेली असंच ज्या गोष्टी विनाशाकडे जाणार आहे किंवा आपल्या पुढच्या भविष्या भविष्यासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी ज्या वाईट आहे ज्या त्याच्यात न नुकसान आहे त्या गोष्टी आज पासून अस त्यान त्याच्यावर प्रॉपरली बंदी होतं माणूस करतो हळूहळू सवयी या आधी नाही का आपल्याकडे नेट होतं का फोन होता गं का नाही आपलं जीवन म्हणा आपण जगतच होतं बरोबर आहे इतकंच आहे की प्रगती खूप नव्हती ठीक आहे आपण आज ऐंशी टक्के टक्के प्रगती केली पण त्या प्रगतीच्या मागे आपलं नुकसान आहे ना तर काही ज्या ठराविक गोष्टी ज्या दहा पंधरा टक्के त्या बंद करून आपली प्रगती ऐंशी पेक्षा पंच्याहत्तर वर जरी आली तरी चालेल पण आपण संस्कृती पली धर्म आणि आपली पिढी ह्या तिन्ही गोष्टी बरोबर घेऊन जाऊ
हो त्याच्याशिवाय पुढं काही होणारच नाही ना
जेणेकरून आपलं जे राष्ट्र आहे किंवा आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे ती म्हणजे जगाला जग आपल्याकडे त्या दृष्टी बघा ना आपण आपल्या देशाला बाकीच्या देशांना काय म्हणतो आपण अमेरिका रशिया किंवा असं एक्स वाय झेड भरपूर देश आहे पण आपल्या देशाला आपण भारत माता असं संबोधतो.
हो म्हणजे आपल्या आई मानली ना आपण
आपल्या देशाला आपण आई मानतो माता मानतो म्हणजे तिला आईचा दर्जा दिलाय आपण म्हणजे आपली संस्कृती कुठे होती त्या ऋषी मुनींने कुठे ठेवलेली होती.
हो आणि आपण कुठं नेऊन चाललोय असं.
हम्म किती महत्त्वाचं ह्या गोष्टी आणि खर तर ह्या गोष्टी ना अ ह्या लोकांनी ना स्कूलमध्ये शिकवायलाच पाहिजे एक असंअसतं स्वतःच्या भाषेचा स्वतःच्या संस्कृतीचा म्हणजे असतात काही मुलं जी असताना आवड असते प्रत्येकाची म्हणजे शंभरामधले दहा मुलं जरी संस्कृती आणि ह्या गोष्टी शिकल्या तरी आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप गरज आहे त्या गोष्टीची. असो आपण म्हणतो हम्म सं संस्क संस्कृत शिकवणं किंवा आपल्या आपल्या भारताच्या संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डीपमध्ये जाऊन त्या मुलांना शिकवल्या तर त्यांच्या मनावर खरोखर तो चांगला परिणाम होईल आणि त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
हो म्हणजे आजकाल तसे शिक्षक पण राहिले नाहीत ना मुलांना शिक
हा बघा ना मी आधी तोच मुद्ददा मांडला असं कुठलं नातं राहिलेलं आहे क त्याला डागच लागलेला नाही. पूर्वी आपण सरांना किती रिस्पेक्ट द्यायचो किंवा ते सरही आपल्याशी किती रिस रिस्पेक्ट पूर्व फुली वागायचे ते जरी मरा ते जरी मारायचे ओरडायचे त्यांच्या मारण्या मागे ओरड ण्यामागे सुद्धा एक धाक आणि प्रेम होत त्यांना वाटायचं की माझ विद्यार्थी इतका पुढे जावा आजच्या आपण काही असं त्या वेशालाच नाव नाही ठेवते त्यामध्ये काही श पेक्षा खूप चांगले बरं का खरोखर ते घडवता ये खुप आत्मीयते ने पण काही ष्ट अशी आहे, की त्यांच्याकडन त्या गोष्टीला कलंक लागला गेला.
हो म्हणजे शिक्षकां म्हणजे त्यांच्यामुळे दुसऱ्यांना आपण नाव ठेवतो ना
हेच म्हणायचं, कुठल्या नाथ्याला कलंक लागला नाही आई मुलाच्या नाही, आई वडिलांच्या, आय वडील मुलीच्या म्हणजे अशा बाई हेच मला सांगायचं तर आपण जरी प्रगती करतो त्या प्रगती मागे नुकसान बी येतंय. आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती प्रगती करते ना मग एखादी व्यक्ती तर त्या व्यक्तीवर चांगलं म्हणजे ती व्यक्ती एखादा समाज
होय. हा तेच ना.
सेम हिअर तीच गोष्ट हम्म. सेम हिअर तीच गोष्ट आपल्याला प्रगती च्या बाबतीत लागू होते. शंभर टक्के म्हणजे पन्ना शंभर टक्के आपण प्रगती केली तर त्यामध्ये पन्नास टक्के प्रगती झाली आणि पन्नास टक्के आपलं नुकसान झालं. चला बोलू आपण नं
छान बोललात तुम्ही थँंक यू.
हो. बाय बाय.